हो बोला
हा बरोबर मग आता तांबाटे आता लावले की होय.
हो आताच आताशी लागवड झाली, एक ड्रेसिंग पण झाली त्यांची.
हो का
हो ते ड्रिचिंग पण करत ना तीन एक टाइम.
हो हो किती बेघे लावलं.
ह आहे बेघ्यावर नाही ते असे वेगवेगळे शेती ना मग सगंळी कस लावून दिले ते.
हा.. त्याे अशे वाटे केलेले असते ना डायरेक्ट जास्त
हां हां
हम्म अशी वेगवेगळी कशी ती थोडी मग त्यांच्यात लावले.
हां हां मग एका वेळेस किती कॅरेट निघत तरी? निघायला लागले तर.
हां तरी आता प्रत्येक वावरात निघतय साठ. साठ सत्तर
हा हा एका वावरात साठसत्तर कॅरेट मग भरपूर आहे ना सगळे मिळून भरपूर असेल मग हां
हं हं ते मिरची पण असते. ती लावलेली ती तिखट नाही आहेत का ती दुसरी असती बघा.
ढोबळी सारखी ना.
नाही ढोबळी नाही.
श श शिमला मध्ये लांब
तळायची असती.
हो हो हो
अं तर ते ज्वाला महाज्वाला असे नाव असतं त्याला.
हो हो हो त्याला नेट वगैरे लावलेलं आहेत का वरून.
नाही नाही ते नेट उन्हाळ्यातच लावता पावसाळ्यात काही गरज नाही राहत. हंम्म ते उन्हाळ ते चटकतय हा शेडनेट मध्ये ती ही. करत चोबी चोबळी मिरची.
हा त्याच्यात ती लांबट एखादी येते ना अशी ती पण नव्हती त्यांच्यात,
हो ढोबळी मिरची.
आता भरपूर पिकं करतातस ते, बऱ्यापैकी ना शेडनेट मध्ये करतात.
हो दिवाळीच्या सीझन मध्ये झेंडू लावले होते बघा का.
हम्म हम्म.
ते काय सणे असल्यामुळे हो भरपूर दिवस जातं का.
हा फक्त एवढच आहे मेहनत आहे थोडीशी. पण चांगलंय पूर्वी सारखं नाही राहिलं आ ता आहे बाजारपेठ आहे आणि आता आहे ना बऱ्यापैकी मार्केट उपलब्ध आहे म्हणजे आठवडे बाजार आहे ना दररोज असतात. दररोजचे बाजार मिळतात हां. त्याच्यामुळे पैसा पण होतो पूर्वी नव्हत बरं का तसं. जेव्हा आम्ही करायचो ना शेती तेव्हा अस न्हवतं हा बाजार न्हवते असे फक्त डायरेक्ट मेन जे मार्केट असायच तिथं जायचं कॅरेट घेऊन किंवा मग भाजीपालाय चे ओझे घेऊन भाव नव्हता भेटत तिथं.
हो.
म्हणजे अक्षरशः आम्ही तेव्हा त्या काळात पन्नास पैशाला दोन जुड्या विकायचो.
अरे बापरे!
त्या काळात आणि भाजी
भाव होता हो आता दहा वीस रुपयाच्या का खाली काहीच नाहीये.
काहीच नाही हा तेच ना ते ते सगळं विकून दहा-वीस रुपये यायचे आम्हाला. तेवढे गं थोडे विकून. दोन दोन तीन ओझे नेले कि त्याचे दहा वीस रुपये यायचे कधी तीस रुपये तेवढे घरी घेऊन यायचे आता तसं नाहीय आ आता ते एका जुडीचेच कधी-कधी चाळीस रुपयाला एक जुडी जाते आता ते कोथिंबीर किती महाग साठ सत्तर रुपयाला जुडी आहे मोठी जुडी आता.
हो ना हा सध्या भाव कमी झालाय कोथंबीरला पण.
हा पण तरी पण साठ सत
हम्म हा ते पन्नास पैशापेक्षा तर खूपच बर आहे.
हो ना मला ते आठवत कधी-कधी आणि हा फवारणी असायची पण इतकी नव्हती आणि अ ही वांगी, भेंडी हे सुद्धा एक रुपया दोन रुपया म्हणजे किलो विकाय लागायचं कधी-कधी पाऊसर तर लांबच आहे पण किलो चार रुपयाचा किलो. हा खूप कमी भाव म्हणजे त्याला आता झालंय असेल मला तर वाटतं वीस, बावीस, तेवीस वर्षपूर्वी.
अरे वात म आता नाही करते का तुम्ही?
नाही आता माझा आहे ना त्याचे प्लॉट पडले तिथं आणि आजूबाजूला पण म पाणीचा प्रॉब्लेम विहिरींचे आहे असं थोडस ते काही प्रॉब्लेमॅटिक आणि काही आपले पण असं घरगुती प्रॉब्लेम. भाहभावांचे
हा हो आम्ही हा ख फॅमिली मोठी असते म्हणजे हायच ते.
ट हो त्याच्यामुळं मग ते गेलं तर वावराय गेले. तिथं प्लॉट पडले मग त्याच्यात आता. दुकान शॉप झाले बंगले झाले असं झाले ना ते.
हो
आणि आपण दुसरीकडें अ लांब दुसऱ्या गावाला घेऊन. करणं नाही शक्य होत मग.
मग ते काय.
इकडे राहणार मग खास त्याला शेतकरीच असले तर मग ठीक आहे इथून मी. दुसरीकडे जाऊन तुला शेतीच करायची. पण जर नोकरीवाले असले तर त्यांच शक्य नाही होत ना.
हा नाहीय होत लक्ष, नाही राहात, मग.
लक्ष नाही राहत आपलं जिथ. प्रॉपर आपले घरदार जमीन जागा गाव असत. तिथं असलं तर मग काही वाटत नाही नोकरी करून प्लस शेती, करता येते.
हो ते तर आहे. पण मा असं सिटी भागात म नाही. येणं जाण्या नाही परवडते.
नाही परवडत.
हु.
प्रॉपर शेतकरीच पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्ही शेतीच करणारे असले हु.
हम ह.
त्यातला माहिती पण पाहिजे आता भरपूर अँडव्हान्स पद्धतीने आले ना सगळ आधुनिक. शेती
हो आता मशनिदी वगैरे सर्व निघालले त्याला.
हो सगळ्याच गोष्टीला मशनरी पूर्वी खूप मेहनत असायची. आता टॅक्टरनी सगळं करता येत तसं नव्हतं पूर्वी. पूर्वी ते लाकडांचे नांगर व खर हो, ते, सगळं राहायचं. त्याच्यानी ते बैल जुपून मग ते नागरायचं वाखरायचं. त्या, कस, त्याच्या माग भुईमूग टाकायचा. बैलच नाही आता काही दिवसांनी ते मुलांना ते मातीचेच आताय मातीचेच पाहतो आपण तेच पुजतो ते पुजा पुजायला बैल नाही भेटत आता.
हम् ह् अजून पुढच्या पिढीला तर बैल म्हणजे काय ते सांगायला लागेल पुस्तकात वगैरे.
पुस्तकात दाखवाव लागेल, हो याला बैल म्हणतात किंवा मातीचे बनवले की पोळ्याला मग ते दाखवायचे. याला बैल म्हणतात. हा खरंच ना ते म्हणज ना हे आता झालंय आधुनिक सगळं फास्ट होत काम पण मग. के याच्यापेक्षा ते बरं होत असं वाटतं कुठेतरी
हु. बरंच होतं किती तरी आत्ता, सर्व पावडरही फवारनी, ते तब्येती वर नुकसान.
हा हा मग किती म्हणजे सगळं ते खाऊन ये ना आजार पण यायचे काम.
हं हं हं
पावडरी मारलेलं ते कोबी फ्लावर तरं खाऊंच वाटतं नाहीं
हं हं हं हम्मं
त्यांच्यात किती पावडरी मारलेले असतांत
हो मंग खूंप पावडरी मारंतात
हो नां ते खांयची ईच्छा पणं होती नाहीं तेे बघूंन किती त्यां बारीक बारीक अळ्यां असतांत
हो नां ते एखादे एक ते पेपरला लावलेले असते ते चांगलं निघतात बाकी नाहीं तरं मंग आळयां ते खूंप आणि पावसाळ्यांत तरं खांऊच नाहीं खूंप वेगवेगळे ते किडे माकोडे फिरतां तेच्यां आपं हं हं हं गोगंल होनां आणलं तरं मंग गरमं पाणीने स्वंच्छ धुवूंन खांयचे
हो नां म्हणजे पूर्वीच तरचं खांन चांगलंच होतं आम्हीं लावांयचो भेंडी वांगे कधीं पावडरी मारांयच्या विषयंच नव्हतां येतं ते किडलं तरं मंग ते घ्यायचंच नाहीं ते फेकूंन झाडं ऊटतूंन फेकायचं पणं मंग बाकी इतरं एकदंम म्हणजे ओरिजनल संगळ नां
हां आंता पावडरीशिवांय कांहीं नाहीं
हम्मं आंता अनं त्यांतं शेणखंतच राहिलेलं नाहीं नां तेव्हां शेणखंत असायचं घरं घरंचे बैल घरंच्या गाई मंग
गाई हो बाकर हो हो
हम्मं मंग तेचं आपणं वावरांत टाकांयचो आंता तसं नाहीं राहिलं
हम्मं आंता नाहीं राहिलं तसं आंता ते रेडीमेड गोन्यां आनंतात कोंबडं खंत वगैरें त्यांच्या
हो त्यांच्यामुळे ते कसं नाहीं ते अन्नदानण्यांला कसं नाहीं आणि मंग पावडरची मारावां लागते त्यांला
पावडरची मारांयला लागतं त्यांचे ते स्ट्रॉग औषध असतांत खूंप
हो किती स्ट्रॉंग असतं ते द्राक्षांवरं पणं मारतांत ते कितीचं डेंजर वासं त्यांचा
हो ते द्राक्षांचा तरं विचारु चं नकां त्यांला खूंप पावडरीअसतां हो नां
पावडरी मारावां लागतं ते अवघडचं आहे ते?
हम्मं.
ते पणं एक जुगांरचं शेतकऱ्यांची कां की नाहीं ते द्राक्ष बाग.
हो तरं हम्मं वर्षभर पैसा खर्च करायचं. त्यां मंग.
हां
ते देतील मंग एखादां हो पाऊस आंला तरं मंग नुकसानचं.
हो नुकसानचं ते पाणी धरांत ते द्राक्षेचे घरं सोडूंन जातांत अक्षरक्षा.
हो आणि ते पावसाच्या जास्तं पावसांमुळे ते पडूंन गेले तरं मंग कांहीं बांग तसंच.
हो तसंच मागंच्या वेळेस खूंप नुसकसांन झालं.
हम्मं खूंप नुकसांन झालं पणं यां वेळेस भांव जास्तं होतं द्राक्षांना.
हो मग पण मग ते एक सारखंच झालं ना, म्हणजे द्राक्ष तेवढे आलेच नाही. उत्त्पन्न नाही झाल तेवढ. भावही मिळून काहीच फायदा नाही झाला शेतकऱ्यांना.
यावेेळेस कंपन्या पण नाही चालल्या.
हा नव्हतच ना जास्त मालही नव्हत त्याच्यामुळे.
हम्म.
ह अवघडच कोणताही पीक करण अवघडच आहे. हातात पैसा येई पर्यंत.
हम्म.
पण मग बरं आता शेती शेती चांगलीच तशी पाहिली तर. हा आवाज येतो ना?
हो येतोय.
चालल, चालल मी करते परत फोन मी बरं का माझे बाकीचे जरा करते मी.
हो ठीक आहे, ठीक आहे पाच मिनटांनी करा.
हो हो.